हो
त्ता
परत लावलं ना रे पूल
हा पण दहा मिनटाचा का?
हम्म.
खरे तीने पेमेंट दाबलं बरं! ऐक ना. ते पेमेंट दाबलं मी पण ते न इंटरनेट काही करून आलं तर
तू नेट चालु नाही काय?
चालू आहे ना फोनगस कसं बोलतो आपण.
तेच तर म्हणलं चेक करा आणि पका तो.
बल पाहालाता फोन येनेल तेवढंतर
तु उद्या आता बोल थोड्यावेळानं कर परत.
हम्म गाय नाय आणता का
शिवानी पाच कर बरं
चारशे.
चार शिरो पडनं तुला दे ना
लावतणार पडुन
म्हणजे?
आता तुम्हाला फोन लाव ना पाच म पाच फोन मी लावतो ना तुला
अरं तुला तो टास्क आला का टास्क आला असेन आता तुला तीस फोन लावायचा टास्क आला असनं.
पाहिला नाही म्या पाहावं लागलं
तु तर तीस फोन लावले ना तु डायरेक्ट तीन हजार रूपये मग.
बाघू.
शंभर रुपये कॉल.
खरं झालं पाहिजे ब तीन हजार गरज दि ग सध्या दोन राऊंड होन जातं माये तीन हजारनं.
दोन राऊंड आहे ना.
यावु
बर आहे मण काय ते यायचे का सोळाशेचें ते प्रोटीनचें ते
ते कायला
ते डब्बेच ना हो ना कळलं ना मला
हा ते डबे हा डब्बे डब्बेच ते बद्रेज नगरला भेटतात पाहाय ते डबे.
एनडीन म्हणून ते प्रोटीन वाटतं काहीतरी.
एन्टेन
ब भेटण बंद झालं वाटतं त वाळूज साईडला का नाही
हां सध्या बंद ये ना
बंद ये ना
हं होईल ना पण ते दुकान सुरू
काय माहीत आता मला तर नाही वाटत
मी ये ना जळगावचा भरेल राव फॉर्म
जळगावचा
म्हणजे पहिले छत्रसभाजी नगर टाकेले दुसरे जळगाव टाकेले आणि तिसरं काय काय माहीत लक्षात नाही आहे राव नाही लांबाचे घन शंभर दीडशे किलोमीटर पण मग काय टाकू मग दुसरं
जळगाव नाही टाकाचं असतं मग नाशिक टाकाच असतं
ते ऐकलेच नाही राव त्यान त्यांनी त्याच्या मनान दिल टाकून मा लक्ष नव्हत त्याच्याकडे त्यांनी विचार मला त्यां त्याच्या मनानं दिल टाकून
तेवढा बर केल त्यान संभाजीनगर पहिलं टाकेले
हा ना
नाही संभाजीनगर पहिले नसत ना तोव्हा गेम होता मग
हा नाही पण बर आहे तेवढ् तरी नहीं तो नसीब येवड खराब आहे ना हाटकून छत्रपती संभाजीनगर नाही येणार ते जेळगवलं काय आता मला मुंबईल आला असताना मुंबईला थोडाफार माहिती झाला आता आता जळगावला नेमक गाडी कशी जाईल कुठं पेपर ते नाही मा
हा तेवढा आहे भो
म मुंबईला जाण येन कळलं होत मला आता कसं यायचं आन जायचं ते
संभाजीनगर टाकायला पाहिजे होत त्यांनी
मी पहिले तेच टाकेल ये ना
संभाजीनगर टाकेल पण मग कधी कधी काय होत दुसरं तिसर लागुन जातं
जाऊदे मागच्या वेळेस तर ते टकलंच नव्हं संभाजनगर घरी एकटाच आहे का मग तू
संभजनगर टाकलच नव्हतं
नाही ना घरी घरी एकटाच आहे का
हा ना घरी एकटाच आहे आ ये मी ये मम्मी शेतात गेली दिदी शाळेवर जायले
आई म्हणजे
अज्जी
आज्जी का
पप्पाची मम्मी.
ते कळाल मला ते आजी म्हणल्याव.
आजी म्हणाल्या वर कळलं तूला आई नव्हं
आणि आई म्हणजे मम्मीच राहते ना तुमच्या लोकांमध्ये?
आमच्या हेज्यात आई म्हणल्यानंतर मम्मीच राहती.
म्हणजे आमच्या हित मम्मीच राहाती त्याच्यामुळ म्हणलं मी तुला.
हे आयला लईच घुमून फिरून बोलू राहिलाय.
अरे नाही आमच्यात बी मम्मीला आईच म्हणत्या ना, हा, मम्मी ते इंग्रजी शब्द लिहू.
हा मम्मी इंग्रजी शब्द ये.
हा त्याच्यामुळ आमच्याकड आईच म्हणत्या त्याच्यामुळ विचारलं मी तुला आमच्याकड आजीला बाई म्हणत्या.
आजीला बई
हा, पप्पाच्या असो, मम्मीच्या असो, आजीला बाईच म्हणतो आम्ही.
हा काय?
आजोबाला दादा आजोबाला दादा
आजोबाला दादा
हम्
आता कडक ऊन पडलं बाबा इकडं, किती दिवस
इकडे इकडे आवळ्याच्या रेघी
अस काय?
काय सांगु तुला आता, सकाळी इथं पाऊस आलता होता, थेंब, थेंब, थेंब, थेंब.
चालू आहे का पाऊस.
मग, आज सकाळी काय झाल माहिती का?
हम्
ते टेकड्यावर गेले पर आजो रनिंगला
हं, हं.
मला आलं जीवावर पण मला रनिंग नव्हती क्वचित मी ग्राउंड वर चालले गेलो आता ते सुदाम सर निघ आमचे
हा हा.
ते आला बॅकग्राऊंड वर पाहिला कोण कोण म्हणून.
हा हा
मी सुटलो
हा हा हा
मलाच नको तुम्ही तिघड्या वर कोणी आले, ते बांध ते बाराला
तू गेला नव्हता का ग्राउंडला आज.
म्हणजे मी ग्राउंडवर गेलो मास् टेकडी होती ना, काही खर टेकवर पण ग्रांडला जातीया मी बी ग्राउडला गेलो आज मग, कारण टेकडी किती लांब टेकडी किती किती लांब इथून?
म तू तिथुनं पळून आला ते टेकडी जवळ गेलता, नाही गेलता.
नाही नाही टेकडीवर नाही मी ग्रांऊडलाच गेलो होतो जाधववाडीला.
तिज सर आलते काय?
काल ते सर पाहियला कोण कोण पण याल टेकडीवर म्हणून
हा कोणकोण हिकडं येऊन पळवू राहिल आस.
हा, तस ते बी चक्कर मारत्यात. हां चालेल लेक्चर ला इंग्लिशचे गणिताचे
मी तिकड थांबलो असतो रे शाम पण तिड विषय कसाये माहितीे का
खर्च लई
खर्चच जाऊ दे खर्चच भंडपडो पण मग आणि जेवणाचा विषय तिथं
हा राव ते लई वाधेत जेवनाचे
मला नाही जमत ते जेवाच मी डायरेक्ट कमीत कमी फक्त तिथं, दीड पोळी खात होतो, दीड बी नाही कधी कधी एकच पोळी जायची मला. लय अति जेवण करायचं म्हणलं, दीडपोळी जात होती आणि दीडपोळी गैर समजा स घरी दीड घर घरची दीडपोळी खांन वेगळं आणि तिथली दीडपोळी खाण वेगळं,
हा
ती दीड पोळी खाल्ल्यानंतर का आ अस वाटत इतकं जेवलो जस की पोटबीट फुट न आता पण नंतर परत अ कमीत कमी अर्धा ते एक तासन परत भुक लागायची भूक लागल्या नंतर परत मग मेसवर जेवता येत नाही, बाहेर जाव तर खर्च लागतो. हा तीथं भाय माला काय माहिती काय विषय आहे आणि परत तिथं मा पोटाचा प्रॉब्लेम चालू झालता डायरेक्ट.
नाही म्हणजे माह बी काही कधी पोट दुखतं पण मी सहा सात पोळ्या खातो आरमशीर.
बापरे सहा सात पोळ्या.
कमीत कमी चार तरी खातोच मी.
नाही मला जातच नाही बाबा ते वैभव ब-बळजबरी तीन ते चार पोळ्या खायच ते बी मंग ते हा माला जेवन जातच नाही ते काय होय. पहिले गेलं बरं का पहिले कमीत कमी दोन ते तीन पोळ्याच आरामशीर जेवन करत होते मेसच.
नंतर काय माहितीय ते पोळ्या नं भाजी अशी बनवत्यांना परलगतस नही.
अरे चार ते पाच दिवस मीबी दोन दोन, तीन तीन, पोळ्या खाल्ल्या ना. पण नंतर परत महे वांदे व्हायला लागले परत पोट दुखणं. वॉशरूमला नं ते प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणलं नको राव अन मंग म्या काढलेच तिड दोन तीन महिन ते पेपर होऊस्तर म्हण तुला म्हणलं होत पेपर झाल्या नंतर माल काही ताण नाही. पण पेपर झाला ते ग्राउंड पडल आता डायरेक्ट जानेवारीमधी जानेवारी एंडिंग समजा फेब्रुवारीच ग्राउंड होईल ते झालंत. फेपूरवारी मध्ये ग्राउंड हे आता जुलै चालूय.
नही जुलै चालू आहे. आता घरी चांगली प्रॅक्टीस होयती, घरी चांगली प्रॅक्टीस होयती
अरे घरी होईन प्रॅक्टिस पण घरचा विषय कसा राहतो. जेवण व्यवस्थित हे मग आता इड आता, आता मी सध्या जेवेल नाही बर का.
जेवण नाही केल अजून आता जेवण करतं आता जेवण करत हा कधी जेऊ शक तो परत भूक लागल्यानंतर परत जेव तबियत नं भा आता घरात, घरात काही नं काही आनेलच राहत ना खायला.
हां खायला.
शेव, चिवडा, बिस्किट काहींनं काही पडेल राहत.
हूं बराबर काय.
तिकडं ब रूम वर कस राहत. हा ना तो विषय राहतो. तूच कसा राहतो काय माहिती, किती दिवस झाले तुला तीन चार वर्ष होऊं राहिल नं तू कसं काढतो काय माहिती, ते मेसवरच चालूय तो.
दहावी झाले पण इकडच ये मी.
हे जोक हे का चार वर्ष होता तुला, चार ते पाच.
हा मग आ झाले चार वर्ष.
आज का?
हा म्हणजे या महिन्यात पाह मी दोन हजार बावीस आलतो जून मधी, कारण आत निकाल आलता तवा दहावीचा.
जून मध्ये म्हणल्या नंतर जून झाला मग चार वर्ष वर हू राहिले पाच वर्ष लागलं तुला.
हा लागलं भाऊ आण म्या कहीच केलं नाही इकडं.
नही नही हूईन असं थोडी राहत, दमा दमानं चालु राहत.
नाही आता चालली बा तयारी.
तयारी चालू आहे आता चांगली दाबून कर मी त म्हणतो.
हा ना यां सहा महिन्यात काहीतरी करणच हे आता.
हा आता किती सातवा, सातवा महिना चालू आहे ना आता.
संपला ह्यो बी.
हे लय पटापटा दिवस गेले, पण एवढं-एवढं आलं. पेपर निघला बरं झालं, नाही तर नुसतं दिवस जऊन बी, फायदा नव्हता आणि तिकडं दोन तीन महिने राहून बी फायदा नव्हता, मा म्हं.
हा तवा मस्त झाल ते पेपर निघून गेले, पास झाला.
पास झालो, पण इथुन फुडं काय होतं, काय नही.
होईन जाई तू, ग्राउंड तर निघून जातय, रे भाई.
ग्राउंड निघून जाईल म्हणा, तिथून पुढं मेडिकल फील्ड व्हावं. अन ग्राउंड निघाव, ग्राउंडच माया हातात ये, मेडिकल तर फिट झालं तर मंग समजा झाल्या सारखंचे.
म- मेडिकल मध्ये, कामन अनफिट होशील तू?
व्हणार त नही, पण मग आते काय राहत त्यांच्या हातात राहतं, काही पॉईंट देत्या, काही नाही देत.
काय काय, म्हणजे काय नही पाहत नेमकं, ते मेडिकलमधी,?
प्रत्येक गोष्ट पाहत्या, कान चेक करत्या, डोळे चेक करत्या. ते नंबर वाचाय लावत्या, नंबर वाचता जर नही आलं, तर मग ते नंबरचा, एक पॉईंट राहतो. ते ज्या डॉट-डॉट. हा, परत जर व्हाईट केस जर असले, ते केसाचा पॉइंट राहतो एक. टकलं करून जरी गेलास समजा, मेहंदी लावून गेला, तरी त्यांना कळत, पण मग मोठाले केसं असले, मेहंदी लाऊन गेला, न प्रत्येक केस ढवळा नही, ढवळत काळा नही होत ना?
हां.
एखांदा, न एखांदा, राहून जातो, केस.
ते बी कटन, मग केसाची वाटतं.
मंग मायाव ढवळे केस नाय, हात?
हम, तर तू किती वेळेस मेहंदी लावतो, दोन तीन महिन्यात एकदा ना?
नाही आता माला, कमीत-कमी मेंदी लावून झाल्या असन, फेब्रुवारीची पहिली मेंदी लावली, ती ना जानेव् अ फेब्रुवारी मदि, चौदा का पंधरा तारखेला मेंदी लावली होती.
फेब्रुवारीत का? झाले